हॅलो हां नाही बोला झाले जेवणणा
ा कशा आहात
एकदम मजेत कायत काही नाही इस्त्री करायचं काम चाललंय बोला बोला
इ इस्त्री करायचं काम चालू आहे
हा तुमचं काय चाललंय सध्या नाही पुढच्या महिन्यात आहे अमरनाथ
ओके ओके पुढच्या महिन्यात अंबरनाथला चालला
हम
ओके मग बाकी म फिरत
बाकी काही नाही मजेत अ हो आहे तिथे गुलबर्ग आहे वैष्णोदेवी आहे आणि अजून दोन, तीन स्पॉट आहेत.
तिकडे जाणार आहात.
हो
नाही आजकाल सगळेजण फिरायला चाललेत ना म्हंटलं तुम्ही कुठे कुठे चाललात फिरण्यासाठी
हो आही तिकडे चालो पुढच्या महिन्यात थोडं पाऊस पण राहील थोडं वातावरण शांत पण राहील.
हम्म
आता पाऊस नसल्यामुळे खूप गरम होतं ना
हो खूप गरम चालू आहे आजकाल वातावरण किती खरा म पाऊसच पडत नाही हे सर्वां असं बोलतोय ना आपण हम्म मग सर्वजण ज्यांना जसं वाटेल त्या त्या ठिकाणी चाललेत फिरायला.
हा ना पण थोडा पाऊस असला का फिरायला बरं वाटतं नाही का
हो वातावरण लोकांनी झाडे वगैरे लावले जरा वातावरण पण जरा आपलं शुद्ध होऊन जाईल आणि मग सर्वांना फिरायला पण तेवढीच जरा मज्जा पण येईल
हम् पण सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे एक तरी लावलं पाहिजे. वर्षात एकच हा
जिथे फिरायला जातयत ना जिथे फिरायला जातायेत ना लोक तिथे एक झाड लावून या
हा आठवण है
करायला पाहिजे की आठवण म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला चाललेल्या आहात तिथं प्रत्येक ठिकाणी एक झाड त्यांना असं हे देऊन या. आपली भेट वस्तू म्हणून आणि तिथे झाड लावून यायचं बघा प्रत्येक ठिकाण खूप सार झाड होतील स्वच्छता राखली पाहिजे सगळी निसर्गाची हानी थांबेल आपल्या
हो
हो हो हो म्हणून एकतरी झाड लावणं खूप जास्त गरजेचं आहे.
हम्म आमच्या अंगणवाडी मध्ये आहे ना आम्हाला दरवर्षी एक झाड लावायलाच लावतं शक्यतो गरोदर मातेच्या घरी लावायला लावतात. हा उपक्रम असतो आमच्याकडे. गरोदर मातेच्या घरी एकतरी झाड लावायचं म्हणजे लावायचंच.
हो आमच्या हेच्यामध्ये आम्ही पण हो महिलांना म्हणजे जिकडे गरोदा माता आहे किंवा अशा आता एकात्मिक बाल विकासमधून तर महिलांना खूप सारे आता पंचायत समितीमधून, ग्रामपंचायत मधून तर खूप सारी झाड येते आणि महिला त्या त्या ठिकाणी लावतातच लावतात.
हो पण त्याच संवर्धन पण झालं पाहिजे ओ काय तरी हाय की नाही.
हो त्याचं संवर्धन झालं पाहिजे. प्रत्येक झाड म्हणजे आपण बोलतो ना आज तर लोकांना प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी हवं आहे.
हो
हो म ज्या वेळेस प्रत्येक जण झाड लावतोय ना तर अशा दृष्टीकोनात की मी झाड लावेल आंब्याचं असो काजूचं असो किंवा कुठल्याही
अगदी बरोबर. का मला त्याच्यातन काय उत्पन्न मिळेल. माझ्या मैत्रिणीचा रिकामा प्लॉट हे ताई. तर तिथे तिने नारळाची झाडं लावले आणि जांभळीची झाडं लावले.
वाव खूप सुंदर.
हो आणि तिने केळीच लावलं होतं. पण म ते अ पाणी तस त्याला मिळालं नाही. ते जळून गेलं केळीचं झाड. पण तिने जांभळीचं लावलंय हा आणि नारळाचं लावलंय.
मग खूपच भारी जांभूळ आणि नारळ. म्हणजे तिला ज्या गोष्टी तिथून उत्पन्न भेटणार आहे. त्या सगळ्या गोष्टी उत्पन्नवाल्या गोष्टीच्या तिने झाडं लावलेली.
आहेत तिने आणि केसरचे तिने चार झाड घेऊन ठेवलेत. पण मग ती म्हणे, पाऊस पडला तरच लावेल. म्हणजे मग चांगले होतील बॉ.
व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि आ आता आलेल्या परिस्थितीनुसार, तिने जो म्हणजे बोलतो ना आपण जे डोकं लावलेल ते खूप सुंदर लावलेलं आहे.
हा आज जरी तिला खायला नाही मिळालं, पण पुढे तिला त्याच चांगला फायदा होईल.
फायदा होणार आहे. बोलण्यान म्हणजे फायदा होईल ह्याच्या पुुढे तिला त्याचाच जास्त फायदा होणार आहे. भलेही ती बोलेल मंथला चालेल. मी मस्तपैकी तिथे जाते झाडांची देखभाल करते. आणि मस्त उत्पन्न
हो
ते हो म्हणून प्रत्येकाने झाडं लावणं खूप जास्त गरजेचं आहे.
गरजेचं आहे. हम्
हम्म जावं प्रत्येकानी झाडं लावावी. म्हणून मी म्हणते ना फिरायला गेल्यानंतर जेवढी फॅमिली जातीये. दहा जण तर जाता येत. मी तर काल बघितलं एका एका ठिकाणी लाखो लोक आहेत. म्हणजे किती झाडं लावली जातील त्या त्या भागामध्ये.
हो
बरोबर आहे ना, आणि काही झाड तर,
शिंदेचा जो उपक्रम आहे, तो सुद्धा आवडतो बरं का. त्यांनी कुठेही गेले का, फक्त बी रुजवायचं काम केलं. आणि त्या बी झाड रूपांतर झालं, त्यांचा तो उपक्रम मला फार आवडतो बरं का.
हा बी रुजवायची आंबा खाता बी उजवायची काजू फणस हा फणसाची म्हणजे हे खाल्ले गड खाल्ले बी विरुजवून या म्हणजे त्यांचा उपक्रम एक घेण्यासारखा आहे
हो छान य तो उपक्रम त्यांचा
का बरत आहे उपक्रम
नाही दरवर्षी आता आम्ही दरवर्षी गरोदर मातांना एवढं झाड लावायला लावतो तई आणि बाळतीन झाल्यावर बघाव तर त्या झाडाची तुरावस्था पाहवत नाही नाही त हो आ डे आहे तो उपक्रम गरोजर मातेच्या घरी जवळ लावायच म्हणजे लावायचं
आपले लोक काय करतयत माहितीय आपली लोकं काय करतायत माहिित पोटा पुुरतं जाऊ दे पहिले लोक बिया लावायचे आजकाल त्या बियामधून पण कुठं पौष्टिकता आहे ती शोधून काढतायत ना ते पण खातायत
अ
आणि हा महत्वाचा महत् घटक आहे बरं. पहिले लोक माणसाची गडे खायचे बिया लावायचे मस्त पैकी. पण आजकाल लोकं बिया खाण्यामध्ये महत्त्व देत आहेत. आंब्याची पण आंब्याची जी बी होती पहिले लोक बाटा
हो
झाड म्हणून लावायची आता तो पण भसतायत आणि आपली कोय खातायत आणि ह्यांच्याकडून आप पेक्षा आपण निसर्गाची करतो.
ह ह ह अ
पाणी टाकण पाण्याच्या ठिकाणी झाडं लावण हे खरंच करायला पाहिजे. पावसाच आपला एवढा लेट झालाच नसता उशिरा पडलाच नसता.
हो ना किती त्याच्यामुळे घरमाटामुळे किती त्रास होतोय आमचं एक ओळखीच आहे बरं का माझ्या मैत्रिणीची आई आत्ता चार पाच तारखेला लग्नाला गेल्या पण उष्णता भरपूर भरपूर आहे ना त्यांचा जो बीपी लो झाला. तीन दिवसात ती बाईच बाहेर काढली डायरेक्ट काहीच नाही निव्वळ उष्माघात
मी हे हा प्रकरण खूप मी हा प्रकरण खूप ठिकाणी ऐकलंय बरं उष्ण म्हणजे उष्णते मुले भरपूर लोकांना म्हणजे ज्यांची वय आहेत ज्यांनी सत्तरी हा सत्तरी पंच्याहत्तरी गाठलेली आहे त्यांनी ही एवढी उष्ण त्यांच्या काळामध्ये तर नाही पाहिलेली आहे बरोबर नव्हती त्यांच्या काळामध्ये अचानक झालेली ही उष्णता आणि ज्यावेळेस त्यांना बाहेर नेलं जातंय त्या उष्णतेने मी हा प्रकरण खूप पाहिलेला आहे की उष्णतेमुळे हे झालेलं आहे प्रत्येक व्यक्ती
हो ना
म्हणजे कुठेेतरी आजकाल प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष देणं प्रत्येक गोष्ट किंवा व जास्त गरजेचं आहे.
आता ना पहिल्यासारखा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पण अजूनही म्हणजे तसा लोक विचार करत नाही पहिल्यासारखा पण ती आता काळाची गरज होत चाललेली. कारण निसर्ग आपल्याला ते दाखवतंय. विचार करा सांगताय पण तसा विचार होत नाही.
त्यांनी खूप वेळा संदेश दिले अतिवृष्टी होऊन गेली आता अति गरमी चालू आहे बरोबर पावसाळा अजिबात च म्हणजे ज्या वेळेवर पाऊस पडायला हवं होतं त्या वेळेस पाऊसही पडत नाहीय. तरी पण लोकांनी तो विचार करायचा तो विचार करणं सोडून दिलेला आहे. आणि गर आणि उलट लोक गरम होत चला आपण बाहेर फिरायला जाऊया पण हा विचार करत नाही चला झाडे लावूयात आपण निसर्गाचा विचार करूयात कोणाचाच नाही असं
हो ना
हो
वास्तविक अ म्हणजे आता आपल्या ज्या बाया आहेत त्या भेशी लावतात ना? त्या बिशीमध्ये एक झाड दिलं पाहिजे असं मलाही एक वाटतं बर का
तुमचा उपक्रम मला आवडला एका भिशीमध्ये एक झाड मी महिलांना आजकाल माझ्या सांगेन कि तुम्ही हा उपक्रम सुरू करा एका विशीमध्ये एक झाड प्रत्येकीला द्यायचा
हो
त्या दरवर्षी भिषा होत आहेत. दर महिन्याला भिषा होत आहेत कोणाच्या दर सहा महिन्याच्या भिषा असतात.
हो कोणाचे एक झाड द्यायचं.
एक झाड आणि हा खरंच मला अतिशय तुमचा उपक्रम आवडलाय. निदान आ आपल्या अंगणामध्ये किंवा ज्या सिटीमध्ये राहतय शहरामध्ये राहतय त्याही लावू शकत तात आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये.
हो हो हो.
मला तुमचा हा उपक्रम खूप खूप आवडलाय आणि मी आवडतून आमच्या ह्यांना सांगेन की मी एका ताईंशी बोललेली आहे आणि त्यांना म्हणजे माझ्या माझ्या मैत्रिणीशी बोललेली आहे. आणि त्यांना त्यांनी मला खूप छान उपक्रम केलेला आहे त्यांच्या ईतला तुम्ही तो उपक्रम करा असं मी त्यांना आवर्जून सांगणार आहे.
धन्यवाद धन्यवाद नाही पण मला माझ स्वतःच असं वैयक्तिक मत आहे कारण आम्हाला जसं गरोदर मातेच्या घरी झाड लावणं हे कंपल्सरी तसं मग बाया भिशा लावतातच ना आ
हो थँक यू. धन्यवाद तुम्ही मला तुमचा वेळ दिलात.
हो हो.
हो हो चालेल चालेल धन्यवाद.
हो हो.